बर नमस्कार ह. मी सकाळी योगा करता की नाही.
बोला
अ योगा वगैरे करता कि नाही.
हो करताना योगा तर खूप महत्त्वाच पणट आहे.
ह खूपच महत्त्वाच आहे ना योगा. योगा केल्याने शरीर तंदुरुस्त राहते अ. मस् शरीरामध्ये सगळे अवयव एकदम हलके हलके होऊन जाते.
हो ना.
किती हे त्याचा पण फायदे खूप.
हो ना योगासन म्हणजे खूप आपला शारीरिक फायदे. हो ना.
ह् आम्ही तर रोज सकाळी योगा करतो. अ हा. राात्री लवकर झोपायच आणि सकाळी लवकर उठून मस्त योगा कयच.
हो ना.
आणिच योगा केल्यानेिश मूड पण एकदम फ्रेश होतो.
पना आहे.
ह.
खूप फायदे पण आहे मानसिक फायदे पण आहे त्याच्यामध्ये
ह
योगा आपला खूप म्हणजे एक आपल्यासाठी फायदेशीर आहे
हा फायदेशीर आहे आणि योगा म्हणजे ना मानवाचं शरीर मन आणि आत्मा यांना एकत्रित आणणारी एक प्राचीन भारतीय अध्यात्मिक आणि शारीरिक क प्रक्रिया आहे प्रक्रिया आहे ज्या शब्द त्यांना यूज का संस्कृत असं म्हणतावा का
हो ना ताकद वाढतेयेत नावक नवतो आरोगी पण निरोगी राहते
योगा केल्याने ज्ञान म्हणजे योग्याच पण ब
पु ना हो खूप सारे बेनिफिट्स आहे
योगा ज्ञानयोगाच काय होत आत्म ज्ञान मिळवण्याचा आणि अं सत्तेचा स्वीकार करण्याचा मार्ग अ त्याला म्हणतात ना ना अ
आपले वजन पण नियंत्रित राहते आपल्या म्हणजे नाही नाही जो जो प्रॉब्लेम होतो तो सॉल्व होतो म्हणजे योगासनाचे ते नाव पण असतात ना या झाल्याने कोणता योगासन करायचं
हा ते हा ते्हा ते म्हणत गुडघे किंवा हात दुखत अस पॅट दुख असेल ते पण दुखा कमी होत आणि तंदुरुस्त राहत माणूस वजन पण वजन पण कमी म्हणजे लेवलमध्येध्ये असतं बरोबर तर त्या आता ते हा जिम वगैरे लावता ना ते पण तसच
आणि झोप पण योगा के योगा केल्याने झोप पण खूप चांगली
हा येते झोप पण चांगली येते फायदेशीर पण येत हा
आणि योगामुळे मेंदूचे कारे सुधारून पण आपले काग्र तर स्मरणशक्ती वाढते
हा ज्ञान वाढत ह आणि आपलं मेंदूस अं ना एकाग्रतत् ज्ञान वाढतं केसाने
हो ना सो आपल्या आता म्हणजे ना संपूर्ण या योगामध्ये योगास योगा म्हणजे सर्वजण करतात जवळ जवळ दहा टक्के पाच टक्के कोणी करत नाही पण
जवळ जवळ हा जॉगिंगला मी जॉगिंगला जातो कोणी व्यायाम करतो कोणी अजीम वर जाता ह कोणी जिमवर जात
गावागावामध्ये इकडे तर म्हणजे वस्तू येते
जसे आंळशी वगैरे लोक असतात ना तेच फक्त हे योगा वगैरे करत नाही
हो
अशी लोकांचं कसं असतं लेट उठायच मग लेट अंघोळ करायची जेवण करायची असं त्यांच अस उशीरा उशिरा असतं
हो ना त पण हो हो ना
ह ते म्हणतात त आळाासण आळा सण असं खूप योगांचे नाव पण खूप भारी
हो ना
अ योग्य केलेले पण आपली मानसिक स्थिती पण चांगली असते.
आणि श्वसन शक्ती प्रणाली आणि पचनक्रिया पण सुधारून शारीरिक रोग प्र्रतिकारशक्ती वाढवतो आपला योगा
आणि ना अ हॉटे उगे केलेने ना त्यामध्ये ते शरीरीिकय असणे आणि प्राणायामाद्वारे शरीराचे संतुलन साधले जाते. अ हॉट योगा केल्याने त्याच पण खुपहारी गुडग्या वगैरे दुखतात त्याला पण का मग कारयोग्या ह त्याच्या पण कस आहे निष्कर्ष कर्म करणे. म्हणजेच फळांची अपेक्षा न ठेवता आपल्या कर्तवाला पार पाडणे असं त्याचं पण ह आणि तर कस आहे तण तणावा आणि चिंता कमी होते. केल्याने शारीर लौकिक बनते आणि स्नायू मजबूत होतात ते. ज पचन के आपण सुधार आप व नियंत्रित राहते हम कोणाच पोट साफ होत नाही कराचं काय साफ होत नाही.
हो ना स्कूलमध्ये पण आम्हाला रोज करायला लावायचे आपण आता घरी करतो आम्ही
स्कूलमध्येध्ये तर ते अ हा स्कूलमध्येध्ये तर आम्हाला जर शनिवारी सकाळची शळाची ना तेव्हा करायचे आणि कसं आहे आता तर ते योगा दिन येतं ना. योगा दिन सेलिब्रेट करत हो ते तेचा टाया घेऊन घेऊन श
टकल श तर
हा ते शाळेत घेऊन घेऊन जाऊन बोलवता.
योगा हा आपला शारीरिक महत्त्वाचा पॉइंट आहे योगा केलाच पाहिजे.
हा केलंच पाहिजे सगळ्यांनीच केलं पाहिजे ते हम आणि मानवाची एक एकाग्रता आणि शांतता पण वाढवते त्याना अ योग्य केल्याने म्हणजे अ खूप फायदेशीर आहे. हा
हो ना क्लास पण आहे योगाचे कराठ्याचे योगाचे जॉगिंग वगैरे.
किती प्रकार आहे योगा अस म्हणजे किती नाव पण आहे त्यांचे जसं आपल्याला माहिती नाही ना एव नाव आहे.
हो ना आपण मोबाईलमध्ये पण सर्च करून पाहू शकतो ह योगा केल्याने काय होत.
च अ वाईट वापर करण्यापेक्षा हे कामाचे जर साठी वापर केला ना हे स. स्मारला ना खूप माहिती जा जस आ जीपी टी आहे आता गुगल आहे. मुक्
हो ना जमीन खूप हो खूप सारी ऍप आहे त्याच्यावर आपण सर्च करून. हो ना असं करू शकतो आपण कि हो या योगाने काय होतं र
रोजच्या रोजच्या सार सरावासाठी जरा पण सोप्या असणे पाहिले ना तर मग ताडासन हाय. मग भुजांग सन मग वृक्षासने अन अनमोल विलोम व ब्रमं ब्रम्मरी प्राणायाम पण ये. त्याच्याने हेच जे त्याच्याने ना मन शांत कर करण्यासाठी आणि ह वृक्षासन एकाग्रतेसाठी ये. आणि तो जो भुजागसणं ये ना तो पाठीच्या कण्यासाठी आणि लवचिकतेसाठी येतो. आणि हा तारा संतर आपल्या शरीराचा समतोल सुधारण्यासाठी ये. मग किती सण ये किती भारी भारी सण ये अ किती लोक का किती अ सण अ म्हणजे योगा वगैरे करतात. अ हे तर बाकीकडे तर इतके लोक म्हणजे त्यांच डायट फॉलो अस इतकं नियम असताना त्यांचा इतका नियम असताना. आपण पण एवढे करू नाही शकत पण एवढे नियम पण केला तुम्हाला जर नाही समज नाय एवढ्या नाहीय. तर थोड तरी योगा तरी करायला पाहिजे तुम्ही रोज सकाळी उठून थोडं दोन तीन असे अ ते अ हात लाबं करून ते हं थोडी जॉगिंग वगैरे पण केली चालेल तर खूप म्हणजे
पाच तरी करां करायला पाहिजे रोज
तुम्ही नाही एक त अर्धा तास पेक्षा तुम्ही पंधरा वीस मिनट पण केले ना रोज तर खूप आहेत पण तुमच्यासाठी
हो ना पण एवढ आहे सकाळी लवकर उठून कराव.
आहा ल आणि जर सकाळी म्हणजे तुम्ही म्हणजे एवढं पण लवकर नाही तुम्ही चार वाजता उठा पाच वाजता असत असं पण म्हणत नाय ते तुम्ही कमीत कमी साडेपाच वाजता उठा सहा वाजता उठा अ या दरम्यान उठा आणि जॉगिंग करा. मग म्हणजे तुम्ही जर आठ वाजता नऊ वाजता उठत असतील मग ते काय कामाचं अ तुम्ही उठा साडे सहा वाजता साडेपाच वाजता सहा वाजता
तर स्पेशल योगाचा सब्जेक्ट पण ये.
हा आणि
त्याच्यामध्ये योगा करायला लावतात लिहायला लावतात किती प्रकारे वगैरे
हा आणि यो योगा टीचर्स पण असता ना ते पण गायडन्स खूप छान करता.
हो तेच ना म
त्यांच्या ज्याच्या हा ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते योगा करायला शिक कवताय त्या सोप्या पद्धतीने अ असं करून घेतात अ ते मुलांना कसं करता येई
तेच्या वेळेस मग आपल्याना योगा करायला लावतात. त्याचे फोटो काढायला लावतात मग त्याचे झेरॉक्स करून बुकमध्ये लावायचे
अ त्याच्यात पण ते गोळे फेकी वगैरे खूप अ तुम्ही कोण कोण ते काय आता तुम्ही काय करता तुमची ऍक्टिव्हटी काय ये. अ सगळं म्हणतात त्याचं ते अ ह म्हजे एका टीचर एक प्रकारे सांगितलं ना तर सगळं डिटेल्स देतात ते पण आणि गायडन्स त्यांचे खूप छान असतं इतकं छान असतं ना लगेच कळत फटक्यात. ह गुगल वगैरे त्यात त्याच्यापेक्षा तर आहे ना योगास टीचर् कडना जर आपण गायडन्स घेतला ना तर खूप छान. अ प्रात्यक्षिक करायला पण भेटत हा प्रात्यक्षिक करायला पण भेटत आणि समजून पण सांगता आणि चुकल तर लगेच सांगत की भाऊ असं नाहीये असंच कर असं आहे.
हो ना योग हा खरं असा आहे की व्यक्तीच्या मोठ्या चेतनास मोठ्या वैश् वास्ताव्यासाठी ते जोडला जातो.
हा आणि आपण तस गुगल व वगैरे माहिती घेतो. मग ते आपल्याना स्वतःला करावं लागत आणि आपल्या स्वतःना कळ की हे आपण चूकीचे करत ते का बरबर करत ते.
हो ना.
म्हणून रोज सकाळी हा तुम्ही पण सांगा बाकीचना की रोज सकाळी उठा योगा करा स्वस्थ चांगलं राहत. अ म्हण गायडन्स काय आम्ही पण गायडन्स करतोय ह्याला त्याला. हा चला म हो चालेल चला हा ओके.